हम् हो येतो.
हा काही नाही तीसवाज येतोय का.
हम्म थोडासा येतोय.
हा.
ह काय झोपलं नाही का अजून.
नाही नाही.
किती असताततर.
नाही अचरा.
अकरा वाजता.
हम्म ब.
का टी व्ही पाहत बसतो का अभ्यास करत बसतो.
नाही टी व प.
हम्.
थँू. आता तर नुसता लिफ्ट लावल्या होत्या ते आता हे चालू आहे ना.
ये ना. सोनम वांगचुक.
हा सोनम वांगचूक त्यानच ते, नीट च वगैरे. डोमेट्री चालू हाय तेच पाहत होतो.
त्यांचे आंदोलन वगैरे चालू ते पाहत होता का.
हा हॉस्पिटलला नेल त्यांना, हम्म.
हम्म. लकी झोपलाका बर वाटतं का त्याला?
हो बरं वाटतंय झोपला तो आता. हम्म.
हम्म सायली, ओवी पण झोपलिये.
तुमचं आंबेजोगई तालुका आहे का जिल्हा आहे?
अंबाजोगाई तालुका अरे बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुका आहे.
हम्म.
हम्, आणि इथून चोवीस किलोमीटरवर परळी वैधनाथ ये. परळी वै, परळी वैधनाथ.
का राहते?
राहते. परळी वैधनाथ म्हणून गाव ये तिथं एक देवस्थान ये महादेवाचं. जे बारा ज्योतिर्लिंग आहेत ना आपले.
हा हा.
हा हा, सोरटी म्हणजे गुजरात मधलं पहिलं सोमनाथ. नंतर माराष्ट्रामध्ये भीमाश शंकर, त्र्यंबकेश्वर, उज्जैन, काशी.
हा.
परत केदारनाथ, बद्रीनाथ असे काही आहेत ना आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी. एक, परळीवैधनाथच ये. ज्योतिर्लिंग, हम्म परळी वैधनाथच, ज्योतिर्लिंगया तीथ. महादेवा मंदिर आहे बहुते ज्योतिर्लिंग एक घृष्णेश्वर आहे एक औरंगाबादकड पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात हायत.
हा.
हम् त्यापैकी एक इथं हाय चोवीस किलोमीटर वरच आहे इथून आंबाजोगाई वरून. आणि इथे आंबा जोगायला पण आहे न. तर अंबाजोगाईची देवी प्रसिद्ध योगेश्वरी माता म्हणून.
हम्म.
अ जशी आता आपली गडावरची सप्तशृंगी देवीक दे वी आहे जस जागृत वो लोक येतात, आणि नवरात्रात जत्रा वगैरे असते गर्दी असते, तशी इथ इथ योगेश्वरी देवीची पण जत्रा वगैरे भरते म्हणजे जागृत देवस्थान आहे श्री क्षेत्रचे आहे.
ओके.
ही देवी ना म्हणजे प्रॉपर कोळी लोकं मानतात हिला. कोळी लोकांचे आराध्य दैवतेही अ आणि कोळी लोकं मोठ्या प्रमाणात इथं दर्शनाला वगैरे येतात त्यांचे नवस वगैरे असतात इथं. ते मानतात आणि योगेश्वरी देवीचा पण आपली रेणुका मा तेचा कसा फक्त मुकोटा च आहे मानेच्या खालचा भाग नाहीय फक्त तोंडाचाच भाग आहे.
हा.
सप्तशृंगी देवी कशी पूर्ण आहे ना डोक्यापासून हात आ हात भित अशी दिसते आपल्याला पण आणि तुम्ही धुळ्याला जात एक वीरेला एकवीरेला पण फक्त मुकूट अ एकवीरेच फक्त तोंडच दिसतं ना बाकी शरीर नाहीये देवीचं.
हा.
तस ह्या योगेश्वरी मातेचं पण फक्त तोंडच ये. अ पूर्ण शरीर नाहीये. आणि देवीये ना कुमारी कुमारी का देवीये ही इथं कुमारीका पोरींची पूजा केली जाते. नवरात्रात जर नव्या नव्या माळेला कन्यापूजन नसतं ना त्या दिवशी मो ठ्या प्रमाणात इथ कन्यांना कन्या पूजन केलं जातं. आणि ते कोळी लोक जे आहेत ना ते जेव्हा म इथं दर्शनाला येताना तर ते दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या आतल्या मुली बघता आता मागे ओवी एक दिवशी दर्शनाला गेली होती तिथे आणि एक कोळी माणूस आलेला होत म्हणजे तिकडचा माणूस आलेला होता दर्शनाला आणि त्यांना त्याची माहिती की आपली देवी कुमारी का आहे. आणि कुमारिकेला जेवढं घेतलं देतलं ना तेवढी देवी खुश होते मग त्यानी ओवी ला ड्रेस घेतला बांगड्या परत थोड मेकअपच सामान घेतलं बेल्ट डोक्याचा हेअर बेल्ट वगैरे वगैरे आणि पुन्हा वरून ओवीला पाचशे रुपये दक्षिणा पण दिली त्यानी.
हम् तिथं मंदिरात.
आमचे कुठे मंदिर
आमचे कुठे मंदिर अशे?
आमचे आमचे पण मंदिर पाहुद्या.
मुलांचे का मुलांचे. नाही आता तुम्ही तर मालकीचे स्थान आहे खरं म्हणजे ज ह्या देवीची आख्यायिका अशी ये ना साई हि देवीच माहेरच कोकण कडचं आहे. आणि ही देवी लग्नासाठी आलेली इथे.
हम.
मी तुला जे पहिले सांगितलं ना इथून चोवीस किलोमीटरला परळी वैद्यनाथ चं महादेवाचं मंदिर आहे. हम्
हा.
तर या योगेश्वरी मातेचं लग्न ठरलं होतं महादेवांशी.
हां.
तर ही देवी व्हराड घेऊन, सगळं व्हराड देवी कोकणातून आले होते, महादेवाशी लग्न करण्यासाठी.
हा.
ते इथं आले आणि ते इथं थांबले, म्हणजे आपलं कस आपलं अंतर मोठंय पण त्या काळी देवांचं अंतर कमी होत चालायचं. आता आपल्याला दिसतय हे चोवीस किलोमीटर ये पण त्यांच्यासाठी चोवीस किलोमीटर नव्हतं ना.
हां.
मंग, लग्न इथं होत, आंबाजोगाईला लग्न हो त, तिथून वरात येणार ती महादेवांची आणि हे वराड, योगेश्वरीच वराड तिकडून कोकणातन आलं होत. पण काहीतरी झालं, आता ते काय गोष्ट मला माहिती नाहीत काय झालं होतं. पण काहीतरी झालं आणि ते लग्न स्थगित झाली, लग्न कॅन्स ल् झालं ते, लग्न कॅन्सल झालं मग त्या लग्नासाठी खूप सारे देव-देवस्थ-देव पण आलेले होते. देवांचं देवाच्या लग्नाला देव पण आमंत्रित होते. तर तिथं लग्न स्थगित झाल्यावर देवीला राग आला तो. आणि देवीला राग आल्यावर, देवीनी ठरवलं देवी म्हटली मी इथं लग्नासाठी आले होते. आणि मी इथून ज इथून मी आता जाणार नाही. मला इथंच राहायचं आणि देवी इथंच स्वयंभू स्थापित झाली. म्हणून हे जागृत देवस्थान ये अंबाजोगई.
आपण
ते मम्मीला गप बसायला लावणा राव, त्यांचा आवाज क्लिअर येतोय याच्यात. तर तर हे आंबाजोगाही हे जागृत देवस्थान ये ती देवी इथच राहून गेली. आणि तिथं इथून चोवीस किलोमीटर परईवरईनाथ येत. आणि मग देवीचं लग्न झालं नाही म्हणून ती कुमारीकाच राहिली ना. म्हणून मग इथं कुमारिकेला पूजलं जातं नवमीच्या दिवशी नवरात्रीची नववा दिवस असतो ना, नवरात्रीचा?
हं.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी, जी नववी जी माळ असती. त्या दिवशी, नवमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी कुमारीकांना पूजल जात. त इथं पण नऊ दिवस जत्रा असते, भंडारा असतो.
कायक
आणि देवी
हो
मग देवी इथं थांबल्यामुंळ काय झालं ना? बाकीचे देव पण इथच थांबले, का मुळं आजूबाजूला पने ना छोटे-छोटे एक इथं गणपतीचं मंदिर ये. तिथं सगळ्यांना त्यांनी तळ उभ-उभं केलं होतं. सगळ्या देवतांना पाणी पिण्यासाठी, एक ते तळ पण ये तिथं. इथ आंबा जोगाईला. आणि माहिती का मंडप टाकलेला होता ना, इथे तो लग्नासाठीचा
हम्
त्याला हती हत्ती मंडप म्हणतात इथे तो जो मंडप पूर्ण दगडाचा त झालेलं आहे
अजुन बी
हा आता आहे म्हणजे मी पण बघायला नाही गेलो पडझड झालीय पण त्याला हत्ती मंडप म्हणतात तुला सांगते अक्षरशः दहा, दहा फूट उंचीचे हत्ती मोठ्याच्या मोठ्या हत्त तिथ दगड बनून राहिलेले दगडाच्या हत्तीत तिथं मोठे, मोठे म्हणे त्याला नावच हत्ती मंडप दिलेलंय
हम्म
म्हणजे सगळं येत जे लग्नासाठी आलेले लोक बी मंडप बी सगळ्या स्थायी इतल्या तिथंच लग्न तर झालं नाही सगळं तिथंच राहिलंय आणि हत्ती मोठे, मो त्याला दगडाची हत्ती झालेली आहे तिथ त्याला हत्ती मंडप म्हणतात तेवढ्या एरियात छोटे, छोटे खूप महादेवांचे याचेत म्हणजे खूप मंदिर आहेत देवांचे बर का कारण की प्र ते सांगतात तिथले लोक आजू, बाजूचे की देव इथं दगड बनुन राहिले व त्यावेेळेस काही दिवस तरी जेव्हा देवीच लग्न होत तर देवी तर स्वयंभू इथच राहिली आणि बाकीचे पण इथच राहिले तसं आंबाजोगाई नावाला काही विशेष म्हणजे देवीच्या नावाशी निगडत नाही आंबाजोगाई ते स्वयंभू नाव त्याच नाव आहे पण आंबाजोगायची देवी पण काय म्हणेल आंबाजोगायची देवी आंबाबाई असेल हे के नाही हम्म ती खरी योगेश्वरी माता आहे किंवा जोगाई म्हणून जोगेश्वरी असेल कती जोगेश्वरी पण नाही ते आंबाबाई पण नाही ती योगेश्वरी आहे य येत योगेश श्वरी माता य ती आंबाजोगाईची योगेश्वरी
हम्म
असं तरी जोगाई, जोगाई म्हणता येत लोक पण ती खरी योगेश्वरी ये मूळ कोकणात तिच माहेर हे समजा तिचं सासर झालं असत तर लग्न झालं असतं तर
हम्म
अशी आख्यायिका आहे आमच्या आंबाजोगाईची या तुम्ही बघा देवीचं मंदिर
आता ह आता
कसा झाला पेपर नंतर
स्लीपर बोर्ड बारावीच्या बोर्ड नंतर
तवर महिने राहणार इथे तोपर्यंत आमची बदली होऊन जाईल
आता कुठे म बदली
आता आम्ही तर नाशिक मागतोय आपल्या आपल्या एरियात बघू आता कुठे देतात ते सध्या तर हा इथंता व येऊन जा पण कळलं नाही तुला किती स स्वयंभू असेल ते देवीचे क ते आख्यायिका हे ए
हम्म
असं हाय आमचं आणि हम्म इथून एक ज्योतिर्लिंग होऊन जातं परळी वैजनाथ इथून तुळजा तूर जवळ हाय इथुन मग अक्कलकोड
अक्काकोट जवळ आहे तिथून?
जवळ म्हणजे आता बारशीवररून जवळ होतं इकडून थोडं लांब पडेल पण ठीक आहे थोडफार पडतं जवळ.
हम.
मी अं?
नाही मम्मीला अस म्हणजे इच्छा नाही याची
अ मी एक्झॅक्ट मॅप लावून बघितलंय बर का.
हां.
कमी पडत असेल.
हम्.
ह थांब मी बघून सांगते तुला करते मी पाच मिनिटात कॉल.
हो हो.